हॅलो तर रिंगेक नाव आहे तुमला रंग. हॅलो
हा बोला ना.
हा कशेतय ताई तुम्ही? नमस्कार.
मस्त आहे तुम्ही
हम्म चांगलंय - समर्थकृपा आहे सगळी. काय चालू ये काय तुमचा आवडी कशाच्या आहेत. तुम्हाला कोणता देव आवडतो.
संत संत तुकाराम.
अस. आमचे रघुवीर समर्थ आहेत. काही बोले बाबा आहेत.
अच्छा.
सकाळी भोलेबाबाची आरती वगैरे होते.
हो ना.
हम्म आणि समर्थांची उपासना पण असते सकाळ संध्या कळ आणि रविव सोमवारचे श्रवण
हा हा अ मी संत तुकाराम वरती सांगू का तुम्हाला, हो अ जगद्गुरु संत तुका राम महाराज हे सतराव्या शतकातील महाराष्ट्रातील एक महान वारकरी संत कवी होते.
बरोबर.
हा ते देव खूप म्हणजे पुणे येथे रहिवासी होते अभंग नावाच्या त्यांच्या भक्तीपर कवितेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. नाही का त्यांचा जीवन परिचय म्हणजे त्यांच पूर्ण नाव संत तुकाराम बोल्हार बाबा मोरे. नाही
त्यांचा जन्म सोळाशे काहीतरी आठ मध्ये होता माघ शुद्ध प पंचमी वसंत पंचमीला, नाही का.
हा वसंत पंचमीला.
हो आणि कुटुंब म्हणजे वंशपरांगत की किराणा मॉलचा साव सावकरीचा चा व्यवसाय होत किरना मॉल त्यांच्याकडे आणि सावकारीचा त्यांचा वाढदिवस होत
हो.
हम्म आणि भंगरचना कशी होती त्यांची त्यांनी सुमारे अ चार हजार पाचशेहून अधिक अभंगाची रचना केली होती ना का?
हम्.
आणि त्यानंतर इतकं माहिती मला त्यांच्या त्याच्याबद्दल बरं.
अचा तू कारा माराज ना शेवट विमान आलं होतं इतकी त्यांची भक्ती होती पारंपरिक तुकाराम महाराजांची एवढी भक्ती. होती अभंग वगैर लिहायला शेवट त्यांना तुकाराम महाराजांना विुमान आल मत
हो बरोबर आहे.
क चल बहत. माझ्या घरी तू एवढी भक्ती करतोयक्ष त्यांची पत्नी त्यांना बोलाय की त काय? देवाच नामस्मरण करतो त काही नेवाच हे करतो.
इंद्रायणी नदी पाठीत हा.
लोक त्यांना बोलायचे. दगड मारायचे चपल्यांचा हार करायचे त्यांना परत लिंबू मिरचा कांदे यांचा हार करून त्यांच्या गळ्यात घालायचे आहेत. मग ते त्यांची पत्नी सांगायची. भाजीला काहीच नाही ते एवढ्या प्रसन्नात त्या सांगायचे की आज भाजीला काहीच नाही ना बघ मला लोकांनी आज हार घातलेला या. ची मिरचे कांदे टमाटर यांची भाजी कर वग्याची आज आपण याची भाजी बनवून खाऊ असं. असं म्हणजे आवडीने हे करायचे ते पण लोकांवर कधीच त्यांनी असं.
आणि त्यांनी उपोषण केलं होत तेरा दिवस नाही का? इंद्राणी नदीच्या काठी हम्म.
आणि परत त्यांनी मुलांना ी खायला नसायचं तरी पण ते त्यांच देव काही सोडलं नाही त्यांना ते देवामध्येध्येच मग्न राहायचे.
हो आणि त्यांचे विचार अभंग शिकवण आजही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली म्हणजे ह.
बरोबर.
हम्म.
त्यांच्यासारखा बघतच नाही असं. त क उलट शेवट शवट आवडीच. क मनाला लागून गेले.
हो बरोबर.
आवडी सुद्ध मन लावून गेली ते खरंच तुमचे देव तुमच्या जवळ धावून येत. तो का बर अस तुम्ही एवढी देवाची भक्ती करताात तर हं.
त्यांचे आपत्य महादेव वि आठोबा नारायण करत भागुबाई
हे त्यांचे आपत्य होते.
सोपन देव
हो.
हम् मुक्ताबाई त्यांनी खूप चांगले अभंग बी लिहिले त्यांनी आणि ठीक ठीक आणि त्यांनी म मंदिरामध्येी चांगले असे अभंग सांगितले सुद्धा मंदिरात सुद्धा त्यांनी कीर्तन के लोकांना जवळ बोलल त्यांच्या भजनाची लोकांना
तेच ना त्यांच्या भक्तीनी आणि मानवी मूल्याचा मोठा संदेश आज नाही का
हम
त्यांचे अभंग आहे ना दोन तीन अं जे का रंजले गांजले त्या्यासी म्हणे जो अपुले हम्म भरपूर अभंग आहे वृक्ष वल्ली आम सोयरे गले असाध्याय येते साध्याय
बरं बर
त्यांनी हरिपाठ लिहिला आरत्या खूप लिहिल्या आहेत खूप म्हणजे खूप करून गेले ते महाराष्ट्रासाठी
हो आणि त्यांच नाव पण तेवढं निघत तई संत तुकाराम महाराज एवढे देवाचं जसं नाव निघतय तसं तेवचं बी देवासारखंच नाव निघतय
हो
‌ विठ्ठलाच्या मंदिरात पहिले ते त्यांचं बी नाव म्हटलं नाही बा संत तु तुकारमसारखे विठ्ठलाचेच भक्ती करणारे होते नामदेव संत तुकाराम संत नाम देेव ज्ञानेश्वर विठोबा परत पुंडलिक पुंडलिकाचं बी नाव निघतं देवासारखं
हो आणि त्यांनी असं जीवना जीवनात एकदम विशिष्ट अशा नाही का हे लिहिले आहे काय म्हणता अभंग वगैरे
हम्म त्यांनी असं म मायामध्ये गेलेच नाही ते भक्तीमध्येच िन राहिले ते निस्वार्थपणे भक्ती केली त्यांनी
हम्म तेसत
त्यांच्यामध्ये असं वेगळंपणा वाटलाच नाही असं काही
हम्म त्यांच्यातूनच समाज प्रबोधन होतय ना आजकाल
हा हा हा
हम्म
संसारामध्ये त्यांनी काही मोमाया टाकलाच नाही असा
नाही अजिबात नाही
आणि आषाढी एकादशेच्या दिवशी हा चला विठ्ठलाला जायचं संत तुकाराम महाराजांच बी दर्शन करून घेऊ संत ज्ञानदेव महाराजांचंी दर्न करून घेऊले असं लोकांच्या अ मुखामधून पण निघते पोवा त्यांच नामस्मरण
त्यांनी लिहिलेल्या अभंगवाणीमुळे नाही का मोलाची भरपडली कुठ तरी अभंग म्हटला की तो फक्त तुकडबांचा असेच मानले जाते नाका
हो ना ज्ञानेश्राने बी पसाधण बसत लिहिलेलं आहे पण
हो ते
चरानवे
आणि देऊ येथे त्यांची समाधी आजही वारकऱ्यांचे प्रमुख श्रद्धा अ श्रद्धास्थान ठरले नाय का
हो ना.
हम्म
त्यांच्या अभंगाला एवढी गोडी होती, तर भगव भगवंताचे अभंग करता करताच तर लोकांना असं बिलकुल असे मग्न होऊन जाय जायचे लोकं.
हो बरोबर.
चला भाव् आज तर कीर्तन आहे कीर्तनाला जायचंय लवकर जेवण करून चलायचं लवकर
हो त्यांनी सामाजिक, आर्थिक खूप कामं केलीय. अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे
हम्म
त्याच्यामध्ये केवळ त्यांनी भक् तीच केली नाही तर समाजातील जाती भेद श्रद् दा यावर अत्यंत अ रोकठोक नाही का असं बोलले ते त्या गोष्टीवर संस्कृत श अ भाषेतील ज्ञान सामान्य माणसांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवायचे कार्य वी केले त्यांनी.
हम्, तेच ना
हॅलो
हा बोला ताई
हा बोला ना
हम्म ते देवलोकांसारखेच तसे तरुण गेले ते भगवंताचं नामस्मरण आणि मुलं बी म्हणतात नाही बा हे कोण आहे हे संत कोण आहे ते आपल्याला विचारतात, आपण मंदिरात गेले की नाही रे तेही देवासारखेच एत. संत तुकाराम संत नामदेव, ज्ञानेश्वरी
तुकाराम महाराजांचा पहिला विवाह, रुक्मिणी बाईशी झाला होता.
हो हो बराबर
परंतु काय झालं, भीषण दुष्काळामुळे त्यांचा, पूर्ण व्यवसाय नष्ट झाला होता त्याच्यावर उपासमारीच ल उपासमारी आली होती दुष्काळ पाडला होता.
हम
आणि त्यांच्या पहिल्या ज्या पत्नी आणि मुलगा दुर्दैवी त्यांचं अ निधन झालं होतं.
हम्म
आणि दुसरा विवाह, अवलीबाई यांच्याशी झाला होता वाटतं,
हम हम, बरोबर.
हम
खूप आहे म्हणजे त्यांची जेवढं ऐकलं आपण, तेवढं खूप आहे.
कमीच आहे तेवढं ऐकलं तेवढंच आ
हो तेच हो का?
त्यांनी असे काही नाव करून गेले ते की कायमस्वरूपी... नाव चालत राहिल बवा असं..
हो तेच तर काही ताई टाइम झालाय छान... हो छान वाटत तुमच्यासोबत बोलून...
हो हो मला मी छान वाटलं...